हा बोला ना
हम्.
अह तुमच्याकडे असं पावसाळ्यामध्ये अह अह लाकडं वगैरे करतात काय, काय जनावर वगैरे आहेत तुमचे
जनावर आहेत आमची आम्ही पण लाकड वगैरे
हा हा शेणी वगैरे लावत असला ते शेणकुठ असतात ते
होय होय लावते की तुम्ही
हा मी पण लावते आमची पण हाय एक म्हस हाय अह त्याच हे करतोय की पावसाळ्यासाठी ते बरं पडतंय नाही
हा.
ते हे करतोय की
ते कसलं
बरं पडते ओ पावसाळ्यासाठी
व्हय व्हय
हम्म ते अकाउंट वेरीफाय करायला लागले हो तेच
हा हा कसं करायचं ते?
ते ते लास्ट अपडेट म्हणून नसते का कडेला
हां.
ते एक मिनिट हा. मग आलेय म्हणते मला तर आलेलं नाही बघतो तो थांब ते त्या फोन मध्ये डिटेल्स भराय लागलोय ते खरं
दुसऱ्या नंबरला का
हम्म. भरून ठेवलं डिटेल्स हा त्यानी रिफ्रेश करा म्हणत होते म्हणून रिफ्रेश केलं.
हा हा.
हम्म, हम्म, अकाउंटची पडताळणी करायला हम्म हम्म, मगं हम्म हम्म
ते ट्रान्स्क्रिप्शनचं टास्क काय बंद झालं वाटतं.
नाय ते
अ होय ते बऱ्याच जणांना काल ते पेमेंट झालं नाय
हम्म हम्म तुमचं झालं?
हो.
हम्म हम्म
आमचं थोडं झालेलं तोपर्यंत बंद झालं नव्ह ते.
होय हो ते लगेच कसं ते चार दिवस झालं बंदच होतं तेनी सांगायलाच नाही. आणि एकेकांना कस झालं सांगा. पेमेंट कमी हाईत ओ र्यंत ते बंद पडले आणि ते वाढायला बी नाय तेवढ्यात तेनी सगळं संपलंय हाय तेवढंच पेमेंट जमा केलं असं पण झालं.
होय, होय, होय तसच झालंय त्याचा.
हा
हा्
आणि ते माझं पण एक कसं झालंय तेनी आता मेसेज कराय लागल्यात ते फोन फ्रेंडचा टास्क कम्प्लीट करा म्हणून खर तिला एकशे ऐंशीच लिमिट सांगालय म्हणजे त्याचा सात कॉल झाल. तेन म्हणजे झाले थोड बरेच दिवस त्या टास्कला आणि त्याच्यावर कॉल लागेत नव्हती एकशे ऐंशीच लिमीट सांगत होते त्यामुळ ते बंदच होता. आणि आता तेने मेसेज कराय लागलेत की पुन्हा हे होणार नाही ती हे करा म्हणून.
हा, हा टास्क येणार नाय पुन्हा
हा त्याज खर एकशे ऐंशीच लिमिट तेनी सांगताना सांगाय पाहिजे होत की तुम्ही कॉल जास्ती रिसीव्ह करू नका अस. तुम्हाला पुन्हा हे होणार नाही एकशे ऐंशीच लिमिट पडेल असं सांगायला पाहिजे होत ना.
सांगाय पाहिजे होत होय होय.
तुमचा टास्क लागणार नाय नायत काय असं सांगायला पाहिजे होत.
माझ पण जरा एक रेकॉर्ड टास्क करायचाय तो एक थोडासा करून ठेवतो कारण त्याच्यावर पुन्हा टास्क येणार नाय ओ म.
होय, होय तसच झालंय इथं ती मैथली भाषा असेल तर करू नकासा.
मला पण आता जरा करत बसतो की.
नाही मैथिली भाषा असेल तर करू नकासा खरं.
नाय मैथिली नाय मराठीच आहे. मैथिलीमजे कशी असत्या?
त्यात संस्कृत मिक्स असते.
होय काय नाय मैथिली म्हणतेच काय नाय मराठीमध्येच आहे. म्हणजे मी एक दोन रेकॉर्ड ऑडि करून ठेवली ना त्याच्यामुळे ते बघितलेलं मी का ते काय न्हाय हे आपलं मराठीच भाषा य
मंग माझं पण तसच झालंय, मंग मी एका ह्याच्यावर केल तू म्हणजे अकाउंट चालू करायचं म्हणून दोन आणि आता तिसरं ओपण केलं तर ते सगळं संस्कृतच आहे.
होय काय. हा हा.
मग ते काय समजत नाय संस्कृत म्हणून नाहय केला. खर तरं टास्क ओपन राहायसाठी केलेलं बरं ओ
होय, होय म्हणजे पुन्हा टास्क येण्यासाठी पण ते हे पाहिजे नाय.
हो एकूण टास्क कंप्लिट व्हायला पाहिजे. हम् ह असं फिराय वगैरे कुठ गेलतसा काय पावसा दिवस चालूयेत.
काय म्हटलासां.
फिरायला.
नाही ओ आता कुठं फिरायला मध्ये जरा पाऊस होता त्याच्यामुळ नाही.
हम्म..
आता निवांत दिवाळीलाच जायचं बघा माहेरी गेल्यावर फिरायला जायचं तिकडनच.
नाही चालतंय की. पावसाच काय खरं नाय ओ
होय पावसाचं पण खरं नाही आणि मुलांची शाळा पण चुकते ओ म.
हा वा
त्याच्यामु शाळा चूक वाटत नाही लहान मुलांची
हा हा. ते रेकॉर्डिंग. हम् रेकॉर्डिंग चे टास्क आले तर तवा ते
रेकॉर्डिंग टास्क करून पण किती दिवस झालो.
तरी झाली की दहा पंधरा दिवस दहा बारा दिवस झाले या टास्कवर तो टॅक्स आला.
बंद होतय का काय नाहीत तो.
नाही ते बंधवीत कारण अजून ऐकना यायला वेग आता
व्हय व्हय
हम् त नाही मते कारण ते बरेच जण कोण करी आले हो.
हे कस रिकाम ऑडिओ चा आणि. प्रेस्क्रिप्शनच एकदमच आले ना ते कुठलं कुठलं करणार मग असं पण होतंय.
हो हो तस बणवतय नाही दोन्ही करायव करूत आहे
ह.
हम्म त्यामुळ. समजत नाही, कसं करायचं ते. हम्म हम्म, आणिकाय?
काय नाही बघा, आता ते जर आवरलं त्यासाठीच काम, आता ज करल म्हणल, ओडीओचं टस्क एक थोड
ह ह, आता काही त्यां ट्रान्स्क्रिप्शन बंदच पडले मल्यावर म काय आता.
नाही होय, जरा करायचं मग.
हम्म, चालतय, ते आणि येईल वाटतय, ट्रान्सक्रिप्शन च काम. कम्प्लीट झाला नाही म्हणते, कॉल कॉल.
पेमेंट जमा दाखवलं आता म, त काय माहिती मग काय होतं.
ते शो होणार नाही म्हणते, संपणार नाही म्हणते.
हा हा.
व्हॅलिडेशनच पण काय अजून, पेमेंट जमा झालेलं नाही.
हा हा.
काय, काय होते, बघू.
हम्म. चालू झालं तर होईल पण, नाही त नाही पण.
होय, काय सांगतायेत नाय ओ.
सांगता येत नाही.
हम्म हम्म. आता या दिवसात अशे, हम्म हम्म. कौलाची, शेणाना लिपलेली घरात, नी उष्णता वाटते्या बघा.
होय होय.
शमीच्या घरात गारवा वाटतो, असा लायनई.
नाही सोडा, एवढं काय तिथे थंडी
हम्म, मध्ये एक दोन दिवस वाटत पाऊस रोजच होता, तवा.
हो गं.
वातावरणयं पाऊस कमीयं खरं वारं लय झालं त्या टायमात.
वार होय, वार भरपूर आमच्या इकडं परवा असं जरा हेंच्या य एवढंच झााडावरून निघूनच असं उळूनून त्याच्या मुळाशी आशागरे पडल्यात त्या.
होय.
होय.
काय नाय होज. तशी एक एक कितीतरी ठिकाणी दरड कोसळल्या, त्या पावसान पंधरा दिवसच पडला, पण लय नुकसान केलं आवो. त्या पावसान पण.
होय होय, म्हणजे झाडा खाली तेल म्हणून पावसाच्या दिवसात थांबायचं नाही बा कधी.
होय, झाडाखाली फोन वर बोलायचं नाही ते ट्रान्सपोर्टच तेन विजेच त्याच्या पण, जवळ फोनवर बोलायचं नाही ते ते सुद्धा कॅच करते फोनाला होय. काय हे माणसान करायचं ते समज
होय.
सगळं हिच्याशिवाय काय नाही.
होयचं की.
ह ह. ह ह मग. शेवग्याच्या शेंगाची तुम्ही आमटी करतायसा?
कसली?
शेवंग्याच्या शेंगाची.
अ करतोय की, आता टायमिंग कनयं होईत आली काय?
हा.
हाय अजून?
काही नाही.
हाय अजून एक मिनिट अ शेवग्याची कणी आम्ही डाळीत तू घालून करतोय, आमटी डाळीत शिजायला घालतोय आणि त्या प्रकारे करतोय आपण लसूण अ अ लसूण, क कोथिंबीर, कडीपत्ता म हा जिरं, मोहोरी घालून फोडणी टा- देतोय.
देताय का?
हा, ते सेपरेट पण शेवग्याच्या शेंगा शिजवून करत्यात आमटी. ते कशी कधी करत नाही ओ आम्ही, तुम्ही करताय काय?
मी पण परवा एकदा बघितली होती, तशी पण ते कसं गुळमाट लागत होत आवो.
होय काय?
ह ह.
हा हा.
हॉटेल पद्धती गतीने अशी फुटाण्याची डाळ वगैरे घालून केलती. पण ति गुळमाट लागायला लागल आवो.
हा, तसलं खावू वाटत नाही, ओ ते ओ.
मग ते गुळमाट लागल की खावू वाटतं नाही, अजिबात ते हॉटेल मधली जेवण असतेत बघा गुळमाट त्या पध्दतीनं. झालं ते. आपली कसं ती आमटी गुळमाट नसत्या, खावू वाटतं नाही आवो.
अ टायमिंग झालय बघा.
हा हा.